हॅलो हा बोला कि पच काय नाही बघा जेवण करायला लागलोय या जेवायला
हा हा जेव आणि काय मग
तुम्हीे जेवला का नाही
नाही अजून आता स्वयंपाक झाला
हम्म.
अजून सुकी भाजी करायचे
हम्म
वरणभात केले
हम्म हम् मी आ चुकी भाजीला ह काय नाही म्हणून पेटल्याचे पोळी किल्या
होय बेसन संपले आमच्यातलं पण काल मी पण तेच करणार तो
हम्म
मग आता वांगी आणयला गेलेत
हम्म
मग वांग्याची सुकी भाजी करायची आता वरण भात केलेय भाकरी केल्यात मग वांग्याची सुकी भाजी करायची
चालतय की.
हा
आताय गुरुवार तुमचा काय उपवास असतोय
होय असते की
शनिवारी मिस्टरांचा असतो संकष्टी माझ्या असतो
हम्म. मोठी संकष्टी धरता का महिन्याची
महिन्याच अस
हां हां
आता किती वर्ष झालं माझे मोरले नाही सांग
होय ना
होय भरपूर वर्ष झाली
हम्म
आणि
लक्षात ठेऊन केलं की मोडत नाही हो
हा लक्षातच झा
हम्म
कधी कधी विसरते पण पण कसं छ पिलेला असतंय लगेच काय खायची सवय नाही त्यामुळे्हाला लक्षात राहते मग
राततो हा
मग हा
आणि काय
आणि काय नाही म
हम्म
तुमचा बड्डे कधी असतोय
माझा बड्डे पाच तारखेला असतोय मे महिन्यामध्ये
हा हा
हम्म हम्म.
पाचला असतो का
हम्म पाचला तुमचा
माझा ते एक एक मार्च ला असतो
हम्म हम्म
मग काय काय करता बड्डे ला सेलिब्रेशन
बड्डे ला काय सेलिब्रेशन केलं घरातल्या घरातच की ओ
हा हम
काय केक आणायचा काहीत जेवायला मेनू एखादा चांगला करायचा हेच के
हा हा
हम्म पनीर करायचं नॉनव्हेज काय खात नाही मी
हा
त्यामुळे असलं ते पनीर खीर
ह
काय तर बस केक आणते
हा आणि आता हा लहान मुला बड्डे म्हणजे कसा एक नंबर
हम्
मजा मस्ती आणि आता तर ट्रेंडिंग ट्रेंडिंगला म्हणजे आता ट्रेंड असा सुरू आहे की लहान मुलांचा पहिला बड्डे इतका धूमधाम करतात कि लग्नापेक्षा पण बरडेचा कार्यक्रम होतो
होय ते सगळीकडे फॅशनच झाले ते आता
हम्म म्हणजे एंट्री बाळाची फोर व्हीलर मधून थार थार फोर व फोर व्हीलर मधून एंटली होती त्या बाळाची आणि दोन्ही बाजूननी हा आणि दोन्ही बाजूननी अशी शार्प्या लावलेली असतात
हम्म
आणि फुग्यांची सजावट आणि वेगळीच असते
होय आणि वर्षाचा राहू दे महिन्याचा बड्डे करतत आता
होय आता महिन्याचा बड्डे पण निघालाय
हां
पण असा मोठा साजरा करताना हे अशा पद्धतीने करतात
करतात होय
आणि परत ते संगीतवाले बोलवतात अ फनी गेम्स वाले बोलत
ब हो ते
ह ते मुलांना लहान लहान मुलांना खेळ खेळतात
हम्म हम्
आणि पररतं एखादं गाण ला होतात आणि डान्स करायला होतात बंबं बोलें
तेवढंच एन्जॉय
हा एन्जॉय करतात आणि लहनांबरोबर मोठी माणसं पण एन्जॉय करतात हा
हा तेच की
हम् आणि त्यांना हम्म असं बड्डे वगैरे कारण यादीी म्हणजे असं पद्धत नव्हती ना इतक म
हो पद्धत नव्हती म्हणजे कस येईल म नव्हता हो आता इन्कम वाढलाय आणि इन क्कम म्हणण्यापेक्षा हाऊस चैन्या ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यात ना पहिला कस माणसं नसत पैसा कमवायचं खर्च नाही करायचं आणि हे सगळं असलं काही नव्हतंच ना
मग ते आधीच्या माणसाने असं क करून मिळवून ठेवलेलं आहे ना ते आत्ताची पिढ उदळाला अग
लागलती
हा आणि आधीच्या वेळी कस हा बड्डे ना होत्या हा तर मग आई आदल्या दिशी ते लावून अंगो घालायचे स्वच्छ आणि मग दुसऱ्या दिवशीचा काही आरती ओळायची आहे
हो हो
औक्षण करायची आणि मग एक त्या साखर याच्या डब्यातला साखर किंवा चॉकलेट एखादं द्यायची खायला
अच्छा आणि बड्डे आणि बड्डे ला काय चिरमुरा असायचेत पहिला
हा चिरमर खांद्यावरून असं अंगावरून जायच चिरमर ते
आणि किसमी चॉकलेट आणि बर चिरमुर परत मग चिरमरं पहिला हे करायचं आणि परत परत आलं त्या चिरमऱ्याला मग फोडणी टाकायच हम्म
मुलांना पण बड्डे ला आलेल्यांना पण अ चिरमुरच खायला
चिरमुरा आणि केक
केक हा केकची पण नंतर नंतर जास्त क्रीमवाला केक ते मळायलागला पहिल्यांदा असा घरातच बनवायचे रव्याचा किंववा बिस्किटांचा
होय
असा पुरचा कसायचा आम्ही एका बड्डेला गेलो होतो म्हणजे ती मुलगी रडत होती ना माझा पण बड्डे करायचा माझा पण बड्डे करायचा मग त्यांच्या बर्डेला असं म्हणजे परिस्थिती नव्हती ना त्यांची मग त्यानी काय केलेला भात असतो ना आपला भात भात एकदम असा गीचच शिजवलेला गीचच असा एकदम मऊभात अ जल
हम्म
आणि का पातेलाच भरलेला तो
हम्म
आणि वरून दाबून दाबून दाबून त्याला अस केकचाकार दिलेला पातल्यात ना
कोण
हा आणि त तो पातला तर ताटात पालत गाठलेला ते म्हणजे केक साकार आणि त्यावर मग गोळ्यामेळा्याच्या कलर मध्ये आधी माहितय का अशा गोल गोल गोळ्या लेमन गोळ्यासारख्या हा अशा कलर म ते वेगळ्याच लागायच्या बडीश जासा स्वाद या्यायचा त्या म्हणून चॉकलेट कलर हिरव्या कलरच्या जांभळ्या कलरच्या मग त्याश गोल त्या भातावरण अशा सजावटीला लावायच्या आणि त्या प्र्रकारे त्याचा बड्डे केला आणि आम्हाला नंतर खायला दिलं आम्ही हा कुठल्या प्रकारचा केक आहे हा कुठल्या प्रकारचा केकय?
हं.
त्यांनी ते सिक्रेट कधीच सांगितलं नाही मग मग आमच्या घरी कस लहान मुलांनी आ लहान मुलांना काय चव कळतीया केकची.
होय.
आणि आठ दिवसानंतर आम्हाला कळालं की त तो भा
भाताचा केक होता.
हा आम्ही म्हणतोत केकला साखर कमी पडल्या केक ला साखर कमी पडल्या केक गोड असतोय आणि हो असा कसा केक. मग ते नंतर त्यांच्या घरातल्या मोठ्या व्यक्तीनं सांगितलं की अस अस भाताचा केक त्याचा हट्ट पुरवण्यासाठी केलेला आणि त्यावेळी कस असं मोठ्या मोठ्या शहरातनीच केक मिळायचे ना खेडेगावात मिळतच म्हणते.
आण पहिलांचं कस महिला पण म्हणजे असं व्यवस्थित होत्या समजून घेणाऱ्या पण होत्या.
हा.
हम्म आता पाहिजे म्हणजे पाहिजेच.
आणि अ बोलवलं ना औक्षण करायला या आरती ओवाळायला या म्हणून बोलवल ना शेजारच्या बायकांना त्या पदाराच्या आढून बिस्किट पुढा घेऊन याय
होय. आण पाच रुपयचाच बिस्किट पुडा. पारले.
हा आणि पारलेशिवाय दुसरी पद्धतच नव्हती कुठ
होय.
आणि एक गोल प्रकारचं कुठलं तरी बिस्किट मिळत होत पण ते काय नाव आठवनाय त्याचं.
होय.
पण छान अस दिवस असायच.
हम्म.
बड्डे छान असायचेत पहिला आता काय बड्डे.
हम्म.
आता बड्डे ला केक वर केक डबल केक अ ह.
हा ट्रिपल म्हणला तरी चालेल.
हम्म डबल केक करायचं.
आणि परीचा शेप परीचा शे
परीचा शेप आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पा पोरगीचं मॅचिंग सगळं
सगळं एकसारखं कलर आणि मुलगी पेक्षा मम्मी पप्पांचाच मेकअप जास्त असतोय.
जास्त आणि केकचा पण सेम कलर पाहिजे. हम आणि फुगे पण साईडला असत्यात ते पण
मॅचिंग पाहिजे लाईट कलरची मॅचिंग पाहिजे.
असलं सगळं.
हा आणि मुलांपेक्षा मम्मी पप्पांचं म्हणजे मेकअप मम्मी तर इतका मेकअप करतिया बड़्डेला
हम्म.
आधीच्या काळात त्या पाहुण्यांना जेवण काय बनवायचं ह्या विचारातच की मम्मी साडी सकट विसरत होती नेसायला.
होय आणि आता
हा. आणि आता जस जसं दिवस बदल होतत ना. सगळं खूप वेगळ वेगळ होत चाललय. मग पहिला बड्डे करा दुसरा बड्डे करा.
हम.
तिसरा बड्डे करा. परत लग्नाची अनिव्हर्सरी करा. एंगेजमेंट करा.
एंगेजमेंट करा आणि लग्न झालंय.
बेबी शाॉवर येते नंतर.
बेबी शावर येत आणि लग्न झालेल ती पण तारखेला बड्डे ला केक कापायचा. महिन्याच्या प्रत्येक तारखेला. केक कापायचा.